काय कर काय नायी, तुम्ही काय करता? झोपणार होती गं मी तुम्ही झोपणार होतासा ह अ काय तुमचे काम-धंदे करा काय नुसतं झोपून काढतासा काय बाइ तुमच्या मनमाडला कामचं नायी बाई! बरं ये म तु माझे काम करायला येती का आपण त गुलाबजाम करू? अच्छा! गुलाबजाम करताय तुम्ही आता, काय काय टाकता ओ? खव्याचे बनवतात ना खव्याचे गुलाबजाम करायचे त्याच्यामध्ये मैदा घालू एक किलोचे करायचे ये मग तू. मव क करा फक्त ब करायला बोलाल बाई खायला बयला काय बोलणार नाही तुला मी नाही तर तू म्हणशील ह तू म्हणशील मला खायला देन मी काय काय करू किलो मध्ये पावण्या्यांना देऊ का तुला देऊ आता माझा दवा येऊ राहिलाकऊ राहिली इणीऊ राहिली इणीच व्याईऊ राहिले परतणी जाऊ लहणी जाऊ मोठे जाऊ छोटा दीर छोटा दीर मोठा दीर लना दीर नशे पंचवीस माणस आईवाह ते ह म्हटलंय बाई त्यांच्या घरी तुला काय काय सांगू त तीच नवकर आहे त्यांच्याकडे दुकान आहे खाली किराण्याच आणि त्याच्यामध्ये कॅडबरीची एजन्सी आहे तिथ डेरी मिज्सी आहे हो नाही नाही बंद नाही झाले बाई ते होे लो ते त्यांच काय पा ना बाई लग्घ लग्न मोठ केलं बाईू आमंतण दिलं हो आता ती माझी फ्रेंडच आहे त्याच्यामुळे तुम् आल्या नाही ना बा तिला मी जास्त वेळ नव्हती प लग्न लागायच्या अगोदर आली आदल्या दिवशी तुम्ही सांगितलं नाही तुम् राला आली असते लग्न पूर्ण ननत तू त टायमवर आली वाटत तू हा मी ते तिथे एन्ट्री चालू होती तिचे भाऊला हौशी होते नवरा पण बाई हौशी तिचा सासर काय पाहणं नाही तिच्या भावाच लग्न नाही झालं काहो झाल तिच्या भावाचं नाही लग्न झालं बाई तिची बहीण पोर लहान चुलत बहीण करून राहिली ना ती लय खोडीची आहे ती
पटत नसलं म्हणून नसेल करत ती अस काय मग त्याच करून टाकायचं ना कोणी सर तिने जर केलंच नाही तर मग तुम्ही काय करणार
तीला कंबड्या लात घालून काढून देईन मी अग निट बोला ते लोक कॉल ऐकतात कशाला गळ्यात घालायचं चांगलेच इंजिनियर सिव्हल इंजिनियर किती चांगले चांगले राहिले मुंबईचे पुण्याचे पण मग एखाद दोन आले असेल चांगले बोल चांगले नेहमीच येतं ना अस थोडी काही एखाद ऍडजस्टमेंट कराव लागेल नाल तला क तर नसेल असं कस नसेल करायचं आयुष्य काही तर काढणार आहे माहेरी काय ती मला एक विचारायचं होतं काय नको विचारू तु मला अहो ते सांग काय म्हणती ते तुमच्या नातेवाईक मधली ती कोणीतरी हीरोइन बनली म्हणे हा बाई तिने पण लय झाली पहिला मस्त केला होता
हा का मग आता काय काय करते ती आता ना पिक्चर बनून राहिली ती अच्छा लग्न बिघ्न नाहीच केलं
लग्न मला वाटल
म्हलं कि झालं बिलं असेल ति लग्न कारण मी बघितलं ना तिला इंस्टावर तिची मला एक दोनदा रीलल्स आले होते
हा त तर विचारून बघू काय आहे काय नाही
हिरोईन बनली ते आता ह अग बाई मला एक विचारायचं होतं हा विचार ना मला दहा हजार देते का ग
हो लगेच मग आता लागेच लागता आहे दहा हजार रुपये का हा ना बाई पैसे पाहिजे मला दोंडा करायचा आहे लेकीचा आता तर तुम्ही म्हणे माझे जावई लई पैसे वाले आहे असं तसं का पैसे तुम्हाला लाडकी बहिनी येती काहो लाडकी बईच नको सांगू बाई नाही येत मला पण हा ना मला पण नाही येत मला दहा हजार देते का तू माझ्याकडे दहा हजार रुपये आहे पहिले ते जेवणा खावनाच बघते करून घेईल, आणि नंतर परत तीस हजार देन आणि दोन ग्रँमची अंगठी करते, बाई एवढे पैसे नाहीये बाई नाही का, तीस ग्रॅम आणि चाळिस ग्रॅम च तीस ग्रॅम नाही, तीस हजाराची दोन ग्रॅम नाही गं बाई एवढे पैसे नाही आता दहा हजार ते आणि तीस हजार हे असे चाळीस हजार दे मला नाही गं बाई एवढे नाही देऊ शकत, मी घेतले असते माझ्या मम्मी कडून घेऊन उसने मासणे तुम्हाला दिले असते, आता तु जॉब करती ना बाई? तू नाही करत वाटत तुझा जॉब गेला वाटत. हा मी कधीच सोडून टाकला हा, का हा.
ते एक वेगळं होतं ते काय एक हे होत त्याच्यात फ्रॉड लोक होते त्याच्यामुळे ते एच दिवस ट्राय केला त्याच्यानंतर काही नाही केलं. ते आपल्याकडून पैसे मागायला लागले, आपल्यालाच इथं प जॉब नाही तर त्यांना कुठं पैसे द्यावे.
नाही मला माहीत नव्हतं की तू जॉब करती नंतर न समजलं कि सोडून दिला वाटत, सोडला सोडला कधीच सोडला आता त्याला दोन चार वर्ष झाली हा काय हा का
मी काय म्हणत होते, ते तुमाला केस हे कल करायचे होते काय बोलतात कलरिंग तुमच्या इथे आहे का कोणी अग माझी पोरगीच करती लाणी, अच्छा म्हणजे तुम्हाला पोरगी पण आहे. थे दोन पोरी एक पोरगा आहे, का मला मस्त तीन पोरी आहे एक पोरग आहे, एक मोठीच झालं आताच तेवढ्यात दोन दोन पोरीच मला लग्न करायच आहे. होईल ना होईल
कुठून आणायची.
पैसा लागतो ना बाई, म आहे ना तुमची आता एवढी मोठी जावई मोठा ये लावेल हातभार काही तरी, बाई जावई पुढं आता हात पसराव.
मग.
जावाई कड हात पसरत बसाव त्यापेक्षा आपलं हाय ते कष्ट करावं, खावाव, करून द्याव पोरींची लग्न मग काय तुम्ही काय करणार पोरींची लग्न केल्यावर बसून मग आम्ही आरामात. काय कराव बुढ्ढा-बुढ्डि. हा तुम्हाला तर हान मोकडच होऊन जाईल पोरींना हकलून दिल्यावर कशाला बाई माझी जाऊ राहील न मी माझी जाऊ हातचं का ती अजून हा मग ती हाय ना बाई ति लई त्रास देती पण काय कराव.
लई काम कर.
ग बाहिती सकाळी तिला ऐकलं ग तिच सगळे लोक म्हणतात तिला कि म्हणे सकाळी पाच वाजता धुन धुती लई त्रास देता म्हणे तिला साजू जाव तर झोप. आपणच राती सगळं.
काम धंद ती करती हा जावू सकाळी उठती सहाला आणि ती उठती साडे सातला सांग बरं कोण उठतं लवकर आता लोकांच्या तोंडाला काय हात लावा का काही बिबडबड करतात, आपण जो डोळ्याने पाहतो तो सांगतो काही पण हा डोळ्यानं पाहतो बाई दु कधी पाहिलं मी नाय पाहिलं बाई ती तुमच्या शेजारची बाईच म्हणत होती की, बाई लई सासुरवासयं तिची जावू तर नुसतीच झोपून राहती, ती बिचारीच काम करती हा ना मी तर जशी काय बंगीच चांगलीय मला. बंगीवर धोकेे देते माई.
पाक करून ठेवती नऊ वाजता स्वयंपाक करती, असं करती तस करतीहा ना हा ना तिची सासू तर नुसती तिला गोदाड्या धुवायला लावती म्हणे एवढा गोदाड्या काढून ठेवती.
पाणी आल तवा नुस्थि थई थई ते ब बाई तिला पाण्यात टाचायची सवये आपण काय कराव, काय बाई बायका पाह न कश्या सांगतात बाई ति तर नुस्थि कामच करती ती तर काही करत नाही काय नाही.
ती गाडीवर फिरती म्हणे इतकी फिरती इतकी फिरती की
गाडी तर पेट्रोल राहत नाही बाई माझा आठ आठ दिवस घेतली पण पेट्रोल टाकायला पैसेच पाहिजे ना त्यात. सारखं सारखं कुठं जाव काम असल तर महिन्यातून एकदा कुठ तरी जात बाई असत जात लक
थून इतकं बाजारात जायला गाडी वापरती म्ह बाई बसती म्हणा डर जाते डर
व एक त पेट ट्रोल महाग झालं एवढ पेट्रोल महाग झाल्यानंतर काय गाड्या चालवणार बाई इलेक्ट्रिक ची घेऊन पा घेऊन घ्यायची घेईत बाई बिल कोण भरल त्याच हा इलेक्ट्रिकला ते आहे म हा न बाई तुम्ही मला सांगा तुम्ही काय काय बनव णारे म तयारी करायची असेल त मला बोलवा मी येईल. हा बाई करणला, लाडू करायचे, होते चिवडा करायचा आहे, स परत स चकल्या करायचे
तुम्ही काय दिवाळीमध्ये येतय का त्यांना?
ह आता ते जा काय नवीन नवीन नवीन व्हिडिओ करता लोक ते जावया पुुढं वाटी वाटी भर ठेवता, काय औक्षण करता‌ तस करावं लागल आता ह.
बाकी अजून काय चाललंय तुमचं? पण मला थोड्यानी फोन करा आ तर मला जोपायचं बिपायचं थोड्या वेळ फार मलाही बरा नाही आहे नाही बाई मी सहा वाजतायेत संध्याकाळी थोडस थंड थंडत नाही थांबत बाई मी माझ्या घरी जाऊन जेवण करल एवढं
म्हणाली व टोपलं भर
खायला लागत एक पोळी खात नाहीथ अगं बाई ग माणसाला खाऊ घातले नाही अजून वाढत बरभराटी येती
ल गरम खाशील का ह काय बी काय
पण आता तर नाही जेवणार जाऊ द्या आता तुम्ही असं बोलल्यावर थोडस कस तरी होतं जाऊ द ठेवू का पाच वाजता तुम्ही करा आता फोन मला पाचला नाही सला करा मला थोडे काम आहे ते करू द्या आता
किती ग?
किती वाजता म्हटली तू सहा वाजता बर बर बर ठेऊ का हा ठेव नक्की या नक्की या या हा हा ये ठेवते बाय बाय बाय.
आ.